हे
हा ताई
हा नमस्कार बोला.
काय करताय?
हा काय नाही आताच जेवणं झाली बोला तुम्ही.
आ आ हो मी कार्य ऐप म्हणून बोलतोय.
हम्म.
अ थोडी माहिती हवी होती.
हा बोला.
अ आम्ही तुमच्याकडे ट्रिप प्लॅन करतोय त्यासाठी आम्हाला ते कोणकोणतीस-
नाही ना नक्की तुम्ही कुणीकडे जाणार आहे?
आम्ही कर्नाटकात येणार आहे.
कर्नाटकात काय?
हा
बर
फिरण्यासाठी तिथे आम्हाला कोणकोणती स्थळे पाहायला मिळतील चांगले?
आ त्यासाठी आधी तुम्हाला किती दिवसांचा प्लॅन आहे? म तुम्ही गाडी कुठली युज करणार आहे? किती लोकं आहे?
आम्ही दोन ते तीन दिवसाचा प्लॅन करतोय.
हम्म.
हा मग त्यासाठी आम्ही गाडी तिथून बसेस वगैरे असेल किंवा प्रायव्हेट गाडी असेल याची पण माहिती आम्ही घेणार आहे.
बर, बर. मग तुम्हाला कर्नाटकात क फिरायचं आहे?
हो.
मग देवस्थान फिरायची आहेत काय प्रेक्षणीय स्थळ फिरायचे आहेत तुम्हाला?
हा देवस्थान पण पाहिलंच आम्ही, पण त्या बरोबर प्रेक्ष सह पण
चालेल तर ह ह बरबर. म त्यासाठी तुमची तिकडून गाडी तुमची प्रायव्हेट असेल तर तुम्ही घेऊन येणार आहे काय इथनं करणार आहे?
नाही अ तसं काही अजून ठरलेलं नाही आहे इथं जर गाडी अवेलेबल असेल तर आम्ही तिथून करल नाही तर ही मग इथून कर. आमची प्रायव्हेट गाडी घेऊन ये.
चालेल चालेल. इथून इथली गाडी केला तर चांगलंच होईल म्हणजे इथल्या लोकांना त्यांचे रस्ते माहीत असतात.
शोधत बसायला नसणार. हम्म, हम्म. तुम्हाला मग तसं गोकर्ण, मुर्डेश्वर अन्न वर्हाड अन्न पूर्णेश्वरी असा प्लॅन कर धर्मस्थळ मंजुनाथ वगैरे करता येईल बघा. हे दोन तीन दिवसात होईल तुमचं.
होय का?
ती कृष्णा हम्म.
हां हां. हे एकदम अ प्रसिद्ध स्थळ आहेत का तिथून?
हा पाच सहा स्थळ आहेत हि प्रसिद्ध आहेत आणि तुमचं होईल पण प्लॅन दोन तीन दिवसात. म्हणजे असा आस दोन दिवसाला दोन स्थळ केला तरीच होतील.
होय का? आणि त्यास तिथं देवस्थान आहेत हा तिथं राहायची, जेवायची काही सोय आहे?
हा हा सगळी सोय असते तिथं. अ तुम्हाला आता इथून समजा तुम्ही कर्नाटकात म्हणजे आता तुम्हाला हायवेमधूनच तुम्ही कोल्हापूरहून येणार समजा तर हायवेन तुम्हाला पहिला गोकर्णला जायला लागणार.
हम्म बरोबर.
हा गोकर्णाला गेल्यावर तिथं दर्शन घेऊन तुम्ही किंवा गोकर्णच्या आधीच जर त्याच्या आधीच जरी आगदी सकाळी सकाळी तुम्ही निघाला तर तुम्ही पहिला याना म्हणून आहे तिथं.
हो का?
हा. ट्रॅकिंग आहे थोडं शिर्शीच्या जवळच आहे शिर्शी देवस्थान पण चांगल हाय. शिर्षी जवळच तुम्ही याना म्हणून आहे ट्रॅकिंगला. ते करून तुम्ही गोकर्णला हॉल्टलला जाऊ शकताय.
हम्म हम्म. ट्रॅकिंग म्हणजे किती वेळासाठी ट्रॅकिंग करा लाग वगैरे किंवा और किती लांब हाय?
जास्त नाही, जास्त नाही.
हॅलो.
आणि सगळं फिरवू शक हॅलो. हा गाडी जाते ती
हो, हो.
हा हा तिथंपर्यंत गाडी जाते, तिथं काही प्रॉब्लेम नाही. परत तुम्ही गोकर्णाला हॉल्ट करू शकताय. गोकर्ण सकाळी दर्शन घेऊन.
गोकर्ण हॉल्ट करायला ते देवस्थानचच आहे का.
देवस्थानच पण आहेत प्रायटच पण आहेत आणि चांगलेच आहेत सगळे.
हो का फॅमिलीसाठीच कोणताच योग्य असेल. देवस्थानचं असेल की प्रायव्हेट? हॅलो. प्राय हॅलो.
हा आ देवस्थानचं चांगलं हाय देव थांब तेचा प्रायव्हेट स्थळ असलेले सांग
हो ना.
हा
ठीक आहे. आणखी एक तिथं जेवणाची वगैरे सोय चांगली असेल कि आम्हाला. घेऊन यावं लागेल किंवा तिथं चांगले पदार्थ कोणकोणते मिळतील. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा तिथले हॅलो मॅडम हॅलो हां बोला हॅलो हां मॅडम हॅलो हॅलो आवाज येते का बोलाना मॅडम आवाज येतोय का हॅलो